हॅलो!
लो
हॅलो!
हॅलो!
हा बोल आवाज येईना?
आता येतोय. येतोय का आत्ता आवाज‌. हा का तब्येत तब्येत कशी आहे मग?
तब्येत आता थोडं कमी आता ओम शांतीला जाणार.
आणि परत ऑपरेशन तुमच झालं ना झालं काय व्यवस्थित?
ऑपरेशन झालेत की दोन ते आता झालेत व्यवस्थित पण कस
तेच
अ म्हणजे तीन आता महिने झालेत ना. मग ते यातून सोनोग्राफी कराय नाही. आणि मला जरा श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यामुळ हम मग त्यांनी ब्लड टेस्ट एक सांगितले आणि सोनोग्राफी ते दोन रिपोर्ट घेऊन दाखवायला याय सांगितलय.
हा.
मग पंधरा दिवस झाले दाखवून आलते मग त्यांनी दहा दिवसाच्या गोळ्या दिलेल्या.
हा.
मग ते आता संपलेत. अ कस झालं त्यांना वेळ नव्हता, आज आठ दिवस झाल गोळ्या संप लेत मग ते आषाढी वारीमुळे तिकडे पंढरपूरला गेलते नाय.
हा हा.
म काल कस असं झालं काल जायचं म्हंटलं तर काल आषाढी एखादस म्हटलं सुट्टी असेल. आज रविवार सुट्टी दवाखान्यांना. उद्या बेंदर मग आता बघू उद्या जायचं होतंय. का परवा दिवशी. ते गेल की तिकडं दिवस जातोय दवाखान्यात मग डॉक्टर असत्यात संध्याकाळचे.
होय पूर्ण दिवस जात असेल.
होय सोनोग्राफी म्हणल्यावर सकाळी लवकर जायला पाहिजे.
तेच ना
हम्म आणि मग तिथं आणि त्याच दवाखान्यात जाऊन ब्लड द्याय पाहिजे. तिथं मग हे करून आणि दिवसभर कुठेतरी ते टेस्ट येई पर्यंत थांबा म्हणजे कसं रिपोर्ट येई पर्यंत आम्हाला थांबायला पाहिेजे आणि संध्याकाळी आणि सहा वाजता आणि डॉ डॉक्टरांना रिपोर्ट द्याय जाय पाहिजे, दिवसभर नसतात.
पूर्ण दि दिवसभरच तिथे जाईल‌.
होय दिवसच तिथं जातो. बघू मग कधी उद्या काय परवा दिवशी आता जायचं.
हा हा हा मग ऑपरेशनच झालं त नव्ह व्यवस्थित सगळं.
ते व्यवस्थित झाले आता सोनोग्रापीत बघूया की रिपोर्ट आणि काय काय
हा हा हा तेच म्हटलं फोन करून बघूया काय काय झालंय.
हम्म तेच आता बघते आता आणि आमचा आणि उद्या बेंदुर चकल्या करायच्या आहेत अजून होय महाराष्ट्र आणि बेदुंर आमचा आणि तिकड असतोय तो मग कर.. कर्नाटकी बेंद तिकड करतात, वाळवे
होय, इकडे आम्हच्या साईड असतोय ना.
हम्म.. त्या साईड ला तिकड कर्नाटक मम्मी मी गेलेली दळायला. ती आली आता दळून
येणार आहेत का?
नाही, नाही मम्मी दळायला गेलेली.
गेलेत का? हा.. हा. मग चकल्या कशाचा करताय तुम्ही?
हरभरा डाळ, तांदूळ भिजत भाजून त्या तिन थोडं स.. हा टाकून, त्यात थोडी बडीशेप घातले जिरं परत धने भा जून ते आता पीठ दळून आणते त्याच्या आता बनवायच्या नंतर
मग काय वेगळं असं टाकतय काय त्याच्यात?
वेगळं म्हणजे आता करताना हे करायचं पिठात त्या आपली चटणी, हळद, मीठ, ओवा, थोडा तीळ
हा.
तेल गरम करून ते घालून मग कोमट पाण्यात मग मिक्स हे करता मळता ते पीठ, सगळं मिक्स करून.
ते सगळं टाकत तर दोघी हात म्हणल्यावर वेळ लागत नसेल.
होय.. एकीन गाळायच्या आणि एकीन तळून घेतले की आवरतेय पटापट.
हा.. हा
हम्म
मग काय सोप पडत असेल तुम्हाला?
होय, दोघे असले की आवरतय एकटे असले की वेळ लागतो.
हो- मग आता दळून आणल्याबरोबर मग आत्ता तयारीला घातल्यावर किती वाजतील तुम्हाला करायला?
दीड-दीड- दोन तास
आवरतय दीड- दोन तासात
होय दीड तास तर लागणार आता आ आता आले होती इथन पुढ ताई म्हणल्यावर एक म्हण दीड दोन तासात आवरतय
चला
मग जेवण वगैरे करून आमच्यात जरा वेगळ असत्यात तांदळाचं पीठ पण आम्ही टाकतोय त्याच्यामध्ये मळताना सगळं अस वेगळ नाही एक सारख
मग ते तांदूळ भाजून घेत नाही म्हणजे दळायच्या दळायच्या च्या टायमिंगला त्यात भाजून घालत नाहीसा
सगळ-सगळभाजून डाळ हरभऱ्याची तांदूळ धनं जरास ओवा वगैरे ते त्याच्यामध्ये मी शक्यतो नाही करत. सासूबाईच सगळ करून देतात पीठ वगैरे मी नुसतं चकली चकल्या गोल आखून त्यांना साचा त्याच्यामध्ये टाकून करून देते मी त्यांना बाकीच त्यांच त्याच करतात.
हा-हा
पिटाच साहित्य त्या करता त्यामुळे बऱ्यापैकी सगळं त्यांना माहिती आहे त्यातल
तु जास्त नसतेस काय तिकडे
नाही-नाही मी जास्त नाही दिवाळीमध्येच आम्ही करतोय ना चकल्या नाही तर आम्ही करत नाही.
हम्म-हम्म
मग
तरी कानोली एक-एक म्हणजे एक-एक गावी अशी करंजा पण करतात चकल्या पण अजून त्या गोड्या चकल्या त्या बैलांच्या शिंगात घालायला लागतात बग
ह.
त्या पण बनवायला लागत्यात नही गोड -गोड चकल्या करतात बघ त्या बैलांच्या शिंगात घालायला
पिठाच्या सेम त्याच पिठाच्या फक्त गुळ घालून
गुळ घालून करतात थोडासा पाक वितळून ते हे नाही का पीठ मळून हे करतात.
हा - हा- हा.
त्या शिंगात लागत्यात ते आणि करायला लागतात. होय ते आणि पोळ्या आणि उद्या करायला पाहिजे.
मग भारी हाय की सगळ
नैवेद्याला संध्याकाळी उद्या पोळ्या
कारंजा नाही करणार फक्त आता चकल्याच करणार आणि त्या गोड्या चकल्या
हा तेवढ्या दोन
हम्म त्या दोन्हीकरायच्या उद्या पोळ्या करायच्या
हा हा, काय करता.
किती किलोच्या करणार आहे.
अ एक म्हणजे कसं अर्धा किलो डाळ आणली. त्यात तांदूळ तेण घालून, बाकीचं सगळं साहित्य घालून ते एक किलोच तर झाल असल आता.
हा.
हं. त्यात तांदूळ पण भाजून घालता, आणि बाकीच सगळं आपण हे म्हणजे कसं हे कस साहित्य तर आपलं घालणार च आहे बाकीच.
हां.
अ धने तेन घालून आता ते वाढले असेल ना. तांदूळ पण जास्त घातले तर म्हणजे हे भाजून घातले कि
योगी माणस, संपतय ना.
ते एक किलोच होणार, हो.
हो तर काय, संध्याकाळी जास्त कोण खात नाही.
इथं कसं स्वामीनी तेन आहे. पप्पांना तिकडं द्यायला लागणार.
हां.
मेनुमध्ये त्यांना थोडं द्यायच्या. आणि आम्ही बाकी घरातली, पप्पाना आज सुट्टी संध्याकाळी आज.
हा हा बरोबर आज रविवार ना.
हम्म मग संध्याकाळी येनार. मग काय उद्या आहेत, परवादिवशी मंगळवारी आणि कामावर.
हो चालतय.
हो चालतय, हं. ऊन पडलय बाई इकड जास्त, पाऊस कसा होय पाऊस मगाशी जास्त होता, आणि अचानकच आता ऊन पडलंय. ते थोड्या वेळ, थोड्या वेळ म्हणजे असं तापतय, आणि मग पाऊस. पण येतोय त्यातन मग, मघाशी तर मोठा आलेला दोन टाईम.
एवढाच असतोय.
होय. नाही अचानक आता ऊन केवढ पडलय. डोके अशे तापायला लागलेत एवढ ऊन पडलय.
काय आणि
पाऊस होता का मग.
होय जरा होता, उगच बारीक कुठे तर येतय नाही तर नाही.
बर.
बर बर चालते मग.
चालते मग.
हॅलो.
बोल की.
विचारायच होत, माझ्या लक्षातन गेल ते आता.
का? बोलकी आई लागत नाही का फोन!
होय वाटतं आई लावत होती लागत नव्हता.
लागत नाही. चार्जिंग संपलं असेल.
ते जरा ठेवा मग.
बघते की आता. चार्जिंग संपले असेल बगते.
चालेल चालेल!
चालेल चालेल ठेऊ मं.
बर बरं चालत.